हा
जेवण झाचाल नाही
अच्छा झाला की तुम्ही कुठला आहात
मी, चिंचणीच आय, सांगली.
ज,, म म्हणजे सांगली,,
हा,, हा तुम्ही?
आम्ही बुलढा ना.
बुलढाणा, एवढ्यालांबून बोलताय‌
हो, ष सध्या आता दापोलीत आहोत आमी. अ,, हो,
हा, हा, हा
म्हणजे कॉलेजला आहे सध्या.
कॉलेज ला आहे काय? स्टुडंट,,, हा, हा, हा. बाकी काय मग? गावाकडे येतच नाही काय तुम्ही ऽ
गावाकड नाही,, सध्या तर नाही ऽ
ह
आता काय आमचं सुट्ट्या हमाल कमी असतात.
होय काय?
हा,, आमची तर बी एस सी नर्सिंग करतोय मी.
हा, हा, हा हा
हम्म,
बुलढाना प्रॉपर गाव का कसं?
नाही, बुलढाण्यामध्ये सिंखेर राजा तालुका.
कुठलं?
सिंखेड राजा.
हा, हा, हा
हम,
मग इकडे कुठं, सांगली कोल्हापूर मध्ये काय? म्हणजे आलता का कसं?
सांगलीत आलो होतो मी,, सांगलीत नाही म्हणजे मिरज मध्ये आलो होतो.
मिरज, मिरज तेच की,, तिथच म्हणजे.
हा,
सांगली मिरज एकच येतय थोडक्यातऽ
हो,, एकच,, सांगलीमध्ये पण येऊन गेलो म्हणजे दोन दिवस आलो होतो फिरायलाच असंऽ
हा, ह, हा म्हणजे कोणत्या पॉईंट ला आलता?
म्हणजे फिरायला आसच याच्यावर गेलोतो, डीमार्ट वगैरे,, जास्त काही नाही. हम, आम्ही इथे मिरज ला होतो, मेंटल हॉस्पिटलला.
हा, ह म्हणजे कोण पेशंट होत काय?
नाही, नाही, नाही आमचे कॉलेज कडून हे होतं,, ड्युटीच होते्या लावऽ हा,
किती, किती म्हणजे किती महिने होता?
जास्त नाही पंधरा दिवसच होतो.
हा, ह, ह म्हणजे तुमचा कोर्स असेल.
हो,
जेवण खाणं त्याच्यातच सगळं.
हो सगळं त्यांच्याकडूनच.
हम,, हा ह,
हम्म,
इकडं कोल्हापूर तेनऽ
कोल्हापूरला पण गेलेलो,, म्हणजे तिथूनच फिरायला समजाऽ
हा, हा, हा
हा.
सांगली तरी तिथून किती किलोमीटर पडत आहे तरी सांगली.
मीरा जोरून
नाही तुमचं गाव आणि हे हा तुमचं गाव आणि हे म्हणजे अ बुलढाणा अस मा ते
हा आता तितके काय बुलढाण्यावरून मिरज
हा हा तेच दाफोल नाही बुलढाणा बुलढाून आण तुम्ही
काय
गुलडाणा मधून आलत ना
हो बोलताा ना मग तु्ही
किती अंतर होत आहे तररी तिथून
तरी हम् आता एवढं काय सांगता येणार नाही
हम
हा
मग आताुठे हॉस्टेल आहे कासं आहे तुम्ही आता
नाही नाही आम्ही आता रूम करूनच राहतो
हा ह तथं म्हणे कॉलेजला काया
हा हो दापोली मधून
ह म्हणजे फॅमिली वगैरे नाही का तिथं
नाही फॅमिली नाही फॅमिली सगळी तिकडे गावाकडे
हा हा हा
हम्म
जेवण बिऊन झालं नाही
जेवण झालं आताच तुमचं
हो आता जेवायच आता मी
हा तुम्ही काय करता मग
माझा सरून बिझनेस आहे
हम्म.
सलुन
अच्छा
एज्युकेशन पण झालं माझं
हम्म.
बघ काय गावं गावी वगैरे जाते का नाही
गावीथ नाही आता आम्हाला सुट्ट्या कमीच असतात
होय काय.
हा ते वर्षातून आम्हाला समजा तीस दिवस समजा
म्हणजे आता जॉबला आहे का कस म्हज कॉलेजला आहे ना
म्हणजे हा कॉलेज ला येईल तर दोन्ही पण करतो समजा
हा पार्ट टाइम
हा हा हा.
ग होतं तस पार्ट टाइम ते म्हणजे
होते थोडेफार आता करावं लागते अर्ज
टाइम काढाला
हो.
फॅमिली तर मोठी असेल तुमच्याकडे
नाही फॅमिली म्हणजे आता भाऊ आहे तसे का म्हणजे पप्पाला तीन भाऊ आहेत पण एकत्र नाही राहत समजा थोडं आलं का हा बरबरो
ते होतंय कालांतरानं पुढं म्हणजे
हो ते होतेच हम
तुम्हाला भाऊ वगैरे
भाऊ छोटा भाऊ आहे
हम्म
हम्म
गवी काय पाऊस वगैरे आहे का नाही तिकडे
पाऊस आहे आमच्याकडे आहे भरपूर तर यावेळेस बऱ्यापैकी आहे
दापोलीला
दापोलीला तर इथ तर भरपूर आहे आता दोन दिवस फक्त पडला नाही
हा हा हा. पाऊस दापोली कोकण येत
हा
कोणत्या साईड ला म्हणजे ते भाग पडत
रत्नागिरी मध दापोली
रत्नागिरीमध्ये जिल्हा रत्नागिरीच येतोय ना
हा जिल्हा रत्नागिरी आहे त
म्हणजे इकड अ गणपतीपुळे य त त्या साईडला का
नाही नाही या इकडे हम्म हो मुंबई साईडला म्हणलं तरी चालेल
मुंबई जवळच पडत असणार आहे रायगड रायगड खोपोली दा
हम्
वर्गिंग पण केलेने
वर्किंग म नेमकं काय केलं होत
म्हणजे जॉब ला होतो पहिला
हम्
तिथे केलंय मी म्हणजे एक कंपनी होती तिथे गलं परत काय नाहीती
का
बारा तास होत नाही
हा भारतच असेल प ह तुमच सलून हा तुमच सलून चांगली तुमची सलून सांगलीत आहे की गावात आहे
गावी गावीच म्हणजे ज्या गावात राहतोय ना लो का म्हणजे तालुक्यात थोडक्या देतय
हा ह
म्हणे तालुका अटचेच आहे का हो ना
हा
सांगली तासगाव माहिती असेल तासगाव
हाता उ जा य त
तिथंच
हम्
इकडे कोण रिलेटिव्ह असतील तुमच्याकडं
तिकडे नाही कोणी माझा म्हणजे क्लासमेट आहे कोल्हापूर
कोल्हापूरमध्येध्ये काय
हो हम् कराड
कराडमध्ये
क नाही काय नाही बाऊन आठ सिद्धिनाथली गाव आहे
कोणतं
सिद्धीनायकली गाव आहे
अ नाही मला माहिती तरी
हम तालुका काय माहिती ना
एज किती आहे तुमचा आत्ता
आता सध्या ट्वेंटी वन
ट्वेंटी वन
हम्म थर्ड इयर चालू आहे सगळ्या हो आता एक वर्ष राहिलं
न
हा
फस्ट केली
हो
पुढं काय करायं विचार चालला
आता बघू आमच्या हे निघतात गव्हर्नमेंट सासाठी त्यासाठी बघू काय करू हो
त्याला अप्लाय करणार आहे
हा सी एचओ साठी किंवा आपल्या स गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये किंवा रेल्वे हम
म्हणजे कोणत्या पोस्ट साठी
पोस्ट म्हणजे आता हे नर्सिंग बी नर्सिंग ऑफिसर म्हणून
हा हा ह ह
हा
चांगला आहे स्टडी पाहिजे
हा स्टडी पाहिजे.
आता कॉम्पिटिशन भरपूर आहे प्रत्येक स्पर्धा परीक्षेत कॉम्पिटिशन आहे. आमच्याकड पण भरपूर अकॅडमी भरपूर पोर
हो
स्टडी पाहिजे प्रत्येक हच्यात ्टडीशिवाय नाही काय मेरिट पण किती जाते हाय बघितलं का आता
हो बघितलं हो
पोर पण आता नाही म्हणजे जास्त पूर बेरोजगारी वाढल्या ना जास्त
च बरबर आहेज हा
आं
हम्म
काय झालं?
बेरोज बेरोज का बेरोजगार पणा हम्म
भरपूर आहे मुलात तशी आहे ना
हो हो
बाग काय मग झोपताय कधी आता?
आता काय आता जरा पेपर आहेत सध्या आमचे अठरा आणि एकवीस तारखेला त्यामुळे आता स्टडी चालू आहे सध्या तरी हे सेमिस्टर पॅटर्न असते का फिफ्थ सेमिस्टर पेपर हे स
वापस सेम काय
ह फिफ्थ सेमिस्टर
हा हा फिफ्थ
हा
आता एवढ्या जुलै महिन्यात फिफ्थ
हो
एवढ्या का लेट म्हणजे का
आमचे लेटच असतात म्हणजे वर्षातून दोन वेळा होतात आमचे
हा हा हा हा
ह प्रत्येक सहा महिन्याला आमचा पेपर असतो
सहा महिन्याला का?
हो सहा महिन्यातून तीन पेपर असतात.
म इकडे पंढरपूरला तिने जात असल तुम्ही इकडे आता
पंढरपूरला अजून तर काय गेलो नाही.
तुमच्या भागातले भरपूर येत म्हणजे रत्नागिरी, कोकण साईड भरपूर म्हणजे वारकरी संप्रदाय भरपूर आहे तिकडचा पुणे
भरपूर हयातीत -
पुणे कोकण म्हणजे भागात भरपूर म्हणजे भज भजनाला ते नाद आहे ना.
हो भरपूर भरपूर आमच्या गावातून पण येतात भरपूर
होय काय गणपतीला वगैरे भरपूर म्हणजे आमच्या पाासून जवळ आहे ना इथं
होम अकरा मिनिट झाले कॉल कट करून परत लावता का?
लाव बुके.
हा म्हणजे दहा आणि नीट ठेवायचा. त्यानंतर परत लां लागत हम.
ओके